हॅलो!
ह बोला हॅलो हं येत
येतोय का तुम्हाला आवाज माझा. हो ना काय चाललंय तुमचं, कस हे वातावरण.
काय आमचं इकडे छान असत तस एकदम. थंड वातावरण असतं, आमचं पण ह्या वर्षी जरा थोडी जास्तच गरमी यावर्षी हा नाही तर, नाही एक पाऊस झाला आहे, आमच्याकडे त्याच्यानंतर आलाच नाही.
हा हा हा हा हा हा हा!
हा आमच्याकडे एकच पाऊस झाला त्याच्यानंतर झाला नाही पाऊस.
हा ना मंग पाणी वगैरे पाणी आहे का तुम्हाला. प्यायला वगैरे पाणी येतेय का?
पाण्याचं काही टेन्शन नाही, आमच्याकडे म्हणजे तसं हे झालं ते बोरिंग ला वगैरे भरपूर असत पाणी कॉर्पोरेशन केलं. तर मंग बोरिंगच पाणी असतं, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही राहत मग. धरण वगैरे अस आहे, जवळ मोठच आहे आमच्याकडे.
हा हा हा!
त्यामुळे पाण्याचा काही प्रश्नच नाही आहे.
हूं हूं! हा नाही, नाही, हे काय झालंय असं वातावरण झालं त्याच्यामुळे दूषित
हो आणि ते मग ते पाण्याचे स्रोत आटले का मग ते तेवढं आजार पण हे होतात ना. म्हणून सध्या त इकड खूप साथ चालू आहे हा.
अ डेंगू मलेरिया आरोग्याची हानी चालली आहे
हो तेच आहे तेच आहे
हा आणि काय होतंय अ ते त्यांनी मलेरिया वगैरे सर्दी खोकला लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्याच पण प्रमाण जास्त आहे
हो कफ होतो ना मग अशा वातावरणामुळे कफ पण वाढतो
लहान मुलांमध्ये स खूप चाललंय ना
खूप चाललय सध्या इकडे तर खूप आहे इकडे पण का हा
सध्याला हे वातावरण
हम्म तेच ना त्याच्यामुळे ते चांगला पाऊस पडून गेला कि त्याशिवाय बरा नाही होऊन चांगला पाऊस पडला की थंड पण वाटतं
थंड पण म्हणजे सगळं धुऊून निघल पावसामुळे काय होईल सगळं धुऊून वातावरण राई जीव जंतू आहे आरोग्याची हानी झालेली आहे ते सगळ धुवून जाणार ना तर पर्यावरण व्यवस्थित होईल आणि काय होत आता आमच्या इथे ना थोडस असं हे होत एकदम असं उष्ण दमट वातावरण तयार होतं मग आम्ही काही करतो थोडसं आहे आमच्या इकडे एक मंदिर आहे आणि एक म्हणजे देवळेश्वराचं मंदिर आहे
हा ह
तर ते देवडेश्वराचं मंदिर म्हणजे आहे एक दोन किलोमीटर दरापासून दोन किलोमीटर आहे आणि ते देवडेश्वराचं मंदिर वरती डोंगरावर आहे पण त्या डोंगरावरती इतकी झाडं लावलेली खूप ड झाड जंगल कसं असतं आपलं फॉरेस्ट अ त्या फॉरेट त्या फॉरेट सारख आहे आणि म्हणजे इतकं सु सुंदर आहे ना म्हणजे ते अ डोंगरावरती आणि तिथे ना म्हणजे अ तुम्हाला सांगते तिथला इतिहासच आहे आहे अं राम जेव्हा वनवासाला आले होते ना हा तर राम मोहन अस ले होते तेव्हा त्यांनी तिथे त्या डोंगरावरती ते राहिले आणि त्यामु ते देवाची श शिवाची पूजा करत होते म्हणजे आराधना करत होते आणि तेव्हा त्यांना प्रत्यक्षात विष्णुदेव भेटायला आले णजे तेव्हा ते आराधना करत होते तेव्हा त्यांना विष्णुदेव भेटायला आले आणि विष्णू देेव भेटायला आल्याच्या नंतर म्हणजे ते चर्चा करत होते त्यांची ते बोलत होते आणि बोलता म्हणजे ते अ एक गुरखे आला तिथे सारता म्हणजे जनावर चालता चालत हो हो आणि जनावर
जंगल असेल हा
हो आणि चारता चारता बुराखी आल्याच्या नंतर काय झालं अ त्यांनी काही ते गुप्त म्हणजे लुप्त जाले लुप्त झाले त्याच्यामुळं पिंड आहे डबल पिंड डबल याची पिंड असते ना तीथ पिंड आहे त्याच्यामध्ये
तशी पिंड आहे तशी सहसा कुठे दिसत नाही ना शिवजींची तशी पिंड ह
आणि वातावरण इतकं सुंदर आहे ना मग तिथं जाऊन बसलं ना अशा वातावरणामध्ये जाऊन बसलं ना इतकं छान वाटतं ना मन प्रसन्न होतं झाडे झुडपी पाणी पा आहे तिथे वरते आणि मग अगदी खूप खूप छान! म्हणजे खूप छान वाटत.
हो ना, आमच्या इकडे ना थंड आहे आ आता सध्या बरं बरचं थंड -थंड झालं, म्हणजे थोडस हवा फिरलीय म्हण म्हणजे एक पाउस पडून गेला, होत गरम म्हणजे ढगाळलेलं असत. पण असंही आमच्याकडे वातावरण बऱ्यापैकी थंड खूप असं गरमी नसतेच ह्या वर्षी थोडंस झालं ते गरमी छान! आहे पण मग आमचं वातावरण अस रात बाहेर निघालं तर, रात्रीच आम्ही जेवण करून निघतो ना. छान! एकदम थंड हवा येते, म्हणजे असं वाटत पण नाही. की ऊन्हाळा आहे असं, आम्ही मग सगळं आवरून सावरून बसलो. कि बाहेर छान! गार वारा येतो एकदम. हम बरं वाटतं मग त्याच्याने.
हा हा हा हा.
आणि झाडं वगैरे भरपूर आहे ना, आमच्या इथं पा- जवळचं मोठी नदी धरण त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थंडा वा असत हो, आणि आम्ही तर एकदम जवळच आहे, नदीच्या आमचं घर जवळ पास म्हणजे त्याच्यामुळे इकडे अजून थंड हवा आहे जास्त.
हा हा.
हा. जस थंडच म्हंटलं जाईल, आमच सिटी. खूप असं एक ग रम नाही आहे आमच्याकडे असं त्याच्यामुळे छान! वाटतं. हा म्हणून मग दुसरीकडे गेला का, मग आम्हाला ही थोडस अस गरम वाटत मग. गावाला जायची मुंबईत तर, मग नकोच वाटतं. मुंबईला जास्तच गरम आहे ना?
हा हा हा हा छान! आहे.
हा मग आम्हाला नाही इथं भरपूर आहे, मंदिरं वगैरे छान आहेत. धबधबा आहे मोठा मग फिरायचं म्हणजे काय मग? जातात तिथं चला थोडस, असं फिरुन मंदिर आहे बालाजीचं. लोक वाटलं म्हणजे, असं फिरायचं म्हणून तिकडे जातात. गंगेवरर जातात गंगेवरही छान वाटत फिरायचं असल मग गंगेवर
नाही मुलांना कसं मुलांना पर्यटनाच्याच ठिकाणी नेले
जवळ जवळ गार्डन पण छान छान! आहे आमच्या तिथ हो जवळचं ते मग गार्डन मध्ये नेलं की, भरपूर झाड वगैरे छान! वाटतं तिथं. नॉर्मली संध्याकाळी तोच प्रोग्राम असतो, नॉर्मली सगळ्या लेडीजचा सहसा. तेच करतात ना हा त्याच्यामुळे मग छान! वाटतं मुलां नाही फिरवलं जात वॉक वगैरे काही होत, आणि हवा पण छान थंड ये, अस घरातचं कि वगैरे गरज नाही वाटत, अजून आम्हाला आपण हा ना.
हम हम छान! आहे. नाही आमच्या इकडे, पण काही ठिकाणी आहे वर वातावरण. नाही का? जरी उष्णता वगैरे असली तेना तर -तरी पण आपण तिथे जाऊन बसल त्या नंतर म्हणजे असं जाणवत नाही, उन्हाला आता उन्हानं एवढं होत होता ना उन्हाळा जाणवला नाही अजिबात म्हणजे, ते आम्ही काय करायचो सगळे मुलं वगैरे आमच्या सोसायटी मधली मुलं वगैरे घेवून, तिथं काय करायचो डबे वगैरे घेऊन जायचो आणि त्या झाडांमध्ये बसून पाण्याच्या बाटल्यावर वगैरे घेऊन जेवण वगैरे सकाळचा नाश्ता वगैरे करून इथून जायचो. आणि दुपारचं जेवण वगैरे तिकड जाऊन व्हायचं पूर्ण मग मुलं पण खेळायची आणि मु लाना बोर झा नाही म्हणजे सुटीला काही दिवस गेलो होत माहेरी पण इथे म्हणजे काही दिवस दुप घेऊ गेल्या का त्यां वे पण च आमच्या दुपरचे जे आहे ते निघून जायचे तिथं असं म्हणजे काही जाणवलं नाही एवढं दोनळ्यामध्ये पण आता जरा पावसानी थोडासा कानाडोळा केलाय
हा तेच ना आणि शाळा शाळा उघडल्यामुळे जाताई
पण काय करणार कसं झाडांना पाणीच नसेल
हम्म बरोबर आहे ना नाही ह्या वर्षी जरा पाऊस पण लेटच झाला आहे खूपच लाईट झाला या वर्षी मागच्या अशी लवकर आला होता ना जवळजवळ एक महिना पाऊस लवकर होता हम्म आणि ह्या वर्षी पाऊसच नाही
हा
ग वाट बघतय क्च्युली सगळंच रुटीनच बिघडणार आहे मग त्याच्यामुळे शेतकऱ्यां आ
हा हा हा
च रुटीन बिघडतात त्या
हा हा
आपलं पण समजा आता पाणी आटून गेलं तर सगळं बोरिंग तं पाणी कमी होतं नळाला पाणी कमी येतं सगळेच परिणाम होत यायला पाहिजेत. त एकदा वाटत बघताय ना. आपल्यापेक्षा शेतकऱ्यांच अजून अवघड जीवन झालं एकदम ह तेच नाही तेच नाही म्हणजे आम्ही काय नाही तुमचं नाही ना शेती वगैरे काही गावाकडे गावाकडे शेती वगैरे अस आमची आहे त्याच्यामुळे मगचच मग ते पुस हा शेती वगैरे म्हणजे शेतकऱ्यांना सगळ्याच वेळेवर झालं त चांगलं अस मागच्याशी छान पाऊस होता म्हणून सगळ आनंदात होते अगदी भरपूर आणि थंड हवा पण एकदम थंड तरी एक पाऊस पडून गेला तरी बराच फरक पडून गेलादी
हम्म हम्म हम्म हम्म हम
या वर्षी कडक उन्हाळा होतो आमच्याकडे जरा त्या मानाने हम् तेच नावस आता बघू हो ना तर त्याचीच वाट बघायची पावसाची
बाकी काय म्हणतय
नाही सगळ व्यवस्थित
हा ना बाकी सगळं व्यवस्थित आहे ना
ते वळते नाहीम्म्मस्ते ते सगळच
चालते चालते बरून बरं वाटलं जरा तुम्हाला ह ह ह
चालत हो ठीक आहे ठीक आहे चालेल ठी आहे
हॅलो